काय सर्वर डाऊन आहे, काल रात्री पण कॉल लागत नव्हता म्हणला.
हां
काल रात्री कॉल लागत नव्हत कोणालाच.
हा ते वरून सर्वर हे करते ते.
हम्म पाचवा आहे का?
हाव.
किती होते गं एका जणोला सा
हा हे नेऊन आपण .
हम्म मी तुम्हा
हां.
प्रॉफिट आहे म्हणला?
आजुन खूप दुखत
एक कॉलचा ऐंशी
अरे अशे पूर्ण नाही देत ते आपल्याला.
हा टॅक्स वगैरे जे एसी टी, बी एस टी काय ते हा का?
थोडासा गॅप आला का आवाजामध्ये कटले पैशे.
बापरे! मग आदी ह्याचा पहिल्या कॉलचे पैशे डाल्यात की.
हाव हां.
आवाज नाही आला म्हणून पैसे ना.
हा याच्या पूर्वीचे ना, हा कटन थोडे चाळीस पन्नास रुपये. काय गं. म्हणलं उद्या जायचं गार्डनला तर, काही दशम्या दुशम्या पोळ्या घ्या. तर बाहेरच्या जेवणाण, पोट भरत का, हे कणी जायणारे अण्णाकड, व्हाईन मारून ये ना पैसे. हा. कोणते हव ना. होण गं देणार नाही कैरे, फोन पे लै छान दिसतंय ती. ना माझं बंद झालं तर, लैच अडचण आली होती. माझं ते करी करू, मग मी ते कोणी. कराव म्हणान, अभी नाही कधी करायचं काय.
लिमिट वाढून घ्यायची. आणि त्यांना म्हणा कसं काय होईना झालं म्हणावं.
ह ना, ते त्या दिवशी म्हणले होते. पॅन कार्ड आणि ते घेऊन या, आपण फॉर्म भरू म्हणून गुंडीला वरुन‌ आण.
मग तुम्ही गेले नाही ते पॅन कार्ड आणि घेऊन करून घ्यायचस.
हां ना मी, गेलेच नाही नंतर, आता जाईन उद्या परवा. ते वरून बगावेत. हुक लावायच तिकडं हुकहूक. ते खूप मी देतेे करून
तो उद्या बोलनार काय रे म्हटलं रविवारच.
नाहीय सोमवारीच करणार आता, सोमवारी करीण,
फाट्या वर गेल ते काढाल पैसे
नाही नाही काय आशी निघले. ते म्हणे, ते पोस्टात काही मला समजत नाही म्हणे, त्याच्यातून नाही होणार म्हणे. ते पोस पोस्ट म्हनला विचारा म्हणे, तो करून देईन म्हणे.
त्याचं काही, खर नाही वाटत बाबा, मला पोस्टमनचं.
टेंपरवरी का, अस शिकून शिकून झालं.
हा ते भरून देईन मी, त्याच्याकडे फांम तसा काय काय नाही. आलं तर होऊन जाईन. पण आता आठ दहा,
चार दिवस झालं ना आता मला ते सगळे पन, फिवालेच भेटत ये.
अजून पेमेंट होईना.
हो. दहा बारा दिवस झाले ना, थोडं विनोद काकाकडून आणली, सात हजार रुपये. कै विनोद काकान मारली मला फोन पे, ऋतुजाच्या हेच्यावर. पवन काकानी पाचशे मारली.
हां. हां.
हो, बाकीचे सौरभन मारले. हो ते हप्ता भराला गेलाय. काय
आता परत येणारा हप्ता
माझा
आठ हजार आहे ना, परत प्रत्येक गुरुवारी ना वाटत ते
हाय पुढचा
हम! हम.
हम! हाय आहे, मग ते तोपर्यंत झालं तर भरायच. नई ते
सोमवारी भरला
हा सोमवारी भरल्यानंतर, ते पॅन कार्ड वगैरे ते सोमवारी भरल्यानंतर, दोन-तीन दिवसात व्हायला पाहिजे.
हा, गुरुवारपर्यंत झालं पाहिजे. भरून येईन सोमवारी
ते अकाउंट चेक करता येतय, दोन-तीनशे रुपये घेतात, ते आपल्या अकांटलाच पैसे टाकतात.
हा घे ना म्हणव बाबा, दोन-तीनशे घे, पण करून दे.
हम्म! आपल्या अकाउंटलाच पडतं ते . लिमिट वाढते ती, तुमची लिमिट आहे ना ती लिमिट संपली एका वर्षाची ते तीन लाखाची लिमिट होत तुमच्या हेला, मग ते सहा लाख अस काय तरी लिमिट करा ना त्याला मग, ते तुम्हाला कितीे मारतील मग असं.
तर डायरेक्ट म्हणजे, तुम्हाला समजवलं जाणं तुम्हाला त्या हायकोर्टात जाण हे.
हा, हायकोर्टात जाणे. हाय कोर्टात काय पोच नाही, हायकोर्ट चा काय संबंध नाही.
हा बाबा, इथ लय झालत. तिथच जाणे.
हा, हायकोर्टात, ती केस थोडी हे
मला नाही जायचं, काय आज रनिंगला
जायचंय राऊंडला थोड्या वेळानं.
हा वाजले ना, कपडे
चिकचिक झालं अस ना, झालं असल.
किती पोर आहे तुम्ही?
ग्राउंडला काय दहा-पंधरा पोर हाय.
जाताय काय तुम्ही गाडव मारा व
नाही तिकडं पेरेल आता, मक्का लावायचा
एकदा याच पाहिलं होत मी तुम्हाला, स्नॅपचॅट वर काय हा, करण ठेवलेत बाई इन्स्टावर
हा, म्हणजे आ आता का?
चार आठ दिवस झाले, तुम्ही एका माग एक पळत होते, पन आता हे झाले हो.
हा. हा. हा, ते तिकड इकड ते वर.
हा, वर गाडव मार हरवारी का? बर घे मग आवरून.
पहिलं आहे. अवो आले तेिकण तच्या मित्राकडून येते. हा होय होय होय. तुला तर म्हणल दोन तीन करून राहिलं मग घे म्हणून.
तूला म्हणलो नाही माझ्या ह्याच्यावर चार पाच कॉल मे हो म टास्क कंप्लीट होऊन जाईल.
तेव त्याच्या ह्याच्यात कर म्हणला.
नाही ते चालू होतं सगळ्यांचं.
मी म्हणे मला दुसऱ्याचा येतो पण मा माझे कोणाला जात नाही.
ती टास्क आल्यानंतर जाता न ते. कोण आपल्याला.
अगर चार पाच कॉल आले का मग जातो म्हणे ते शेअर होत मग ते.
तिला जर चार पाच कॉल केले ना मी मग तिला तो टास्क रिप्लेस केल्यानंतर.
मग तिला फोन करते तीस. कराना झाली ती स्वतःला फोन करून नाही दहा मिनटं चालूच ठेवण ते नुसतं न बडबड करता.
याच्यावर टाकेल ना ज्याला ज्याला नवीन करायचे त्यान माझ्याकडं. नाव दे अस काहीते काय केल तिन मी वाचल होत. नाही हे कार्या अँप. थांब मी बघते हा
हॅलो
त्यांचं जाऊ दे आपण चालू करून टाका कार्या ॲप.
सोनु का सोन काकूच
दाखव हे ना करून देतू करून दे श का
त्या लढा फोन कर बड
ह करुणा म कोणाला त्या हिला का.
हा तुमच्या फोनवर पाच फोन केले का मग तुम्हाला तो टास्क येईन.
हा हो का तिला करण पडेल का ते. काय नाव आहे तीच ते तुम्हाला मला करणार का? का मग तुम्ही क ना मला हा स्वप्ने लागली काकुल करायला लावील ना मग मला
हा स्वप्ने काकूला तुम्हाला करायला लावा पाच फोन
बरं मग ती ऍप उघडणं पडल ना पण हा हा तू तोय पशी करून दे मी प्रत्येकाला बसवते मग काय मी नसत फोनलात काम राहीन मारलं तिला समजलं का ती बरोबर करून देईन मग
हम् हे राकुल काच्या पासून निला चार पासून घेऊन जातो ना सग म
हो ना सर्व ना रे मग डबल जर आहे की नाही देवांग तेवढं करून पूर्ण माहिती वाटत बोल हा ग्रुपलाच पाहिजे अंजू ताई आणि स्वाती ताई नाही ते नाही दुसरा ग्रुप आहे कारे ऍप उघडल्यावर करण पडल ना फोन वॉट्सप
तुमचा ऍपो घडला का तुमचा मोबाईल कु पोकडून जातो त मग त्यात ते ओटीपी वगैरे टाकून चाल करून देतो म स्वप्न मग आम्ही दिदी चालू झाला का मग दिदी तुम्हाला फोन करा पाच मग पाच फोन आले का तुम्हाला तो टास्क येईन मग तुम्ही एकमेकांना फोन करा इथं
बरं
हा मग तुम्हाला पैसे
हम्म
प्रत्येकाला वर्तले पन्स पन्स हजार रुये
एवढ्या नाही लागत रे मला
चार पाच दोन तीन हजार बॅरज मग कौत राहिले ना
नाही नाही पा पन्नास पन्नास हजार ते पहिले
आर एल एमम बंद कर परत लाव